बोला की, आवरल?
होय आवरलं.
जेवण तेन
जेवण पण झालंय, तुला आज मी एक रेसिपी सांगते काय मोमोज ची
हा हा सांगा की
अ तू कधी खाल्लयस काय?
खाल्लंच नाय, बनवलं पण नाई.
नाइत मी रेसिपी सांगते तुला मी बनवते. घरी हा, व्हेजमोमोज बनवलेत मी, अ चिकन मोमोज काय नाय बनवले.
हा.
ती एकदम चव अशी भारीच तिखट सा सोबत अ हा मोमोजची स्पेशल न्यासठी
असत करायला लागतया काय ती पण.
ती वेगळी कराय लागती या शेजवान वेगळी काय त सांगते ग तुला कवर साठी ये दोन कप मैदा वन फोर्थ कप नाही वर वन फोर चमचा मीठ थोडस एकदम आणि पाणी पीठ मळण्यासाठी हा थोडस मैद्यात घालायचं आणि पाणी थोडं पीठ मळण्यासाठी फक्त आणि त्याच्या आतलं सारण करायसाठी कोबी अर्धा म्हणजे तो अ चिरून झाला खिसून तो एक वाटी होतोय अर्धा छोटावाला हा म्हणजे तो एक पटदर होतंय. अर्धा कप गाजर म्हणजे दोन गाजर किसलेले. किसून घ्यायचे आणि कोबीज किसलय किसलेलेच घ्यायचं
बर.
आणि शिमला मिरची दोन
हा.
अ कांद्याची पात एक
हा.
चा अल्ल लसूण पेस्ट
हा.
एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा काळी मिरीपूड छोटा चमचा आणि सारत पण थोडसं मीठ घालायचं चवीनुसार आणि सारना तरी चमचा तेल घालायच
हा.
मग आता ज पीठ म मळून झालं ना
हा, ते घट मळायचं काय?
हा मैदा पीठ आणि पाणी घालून पीठ मळून वीस मिनिटं झाकून ठेवायचं
हा.
आणि मग आता सारण त्याचा गॅस गॅस होते कढई तेल थोडस घलू ना म्हणजे चमचाभर थोडसं घालायचं जास्त नाही घालायचं आपण ते वाफवणार पण असतोय आणि फ्राय मोमोज पण करतो. वाफवलेले पण अस तात मोदक सारखे त्याच्यामुळ सारणात एकदम थोडसच तेल घालायचं, सगळ्या भाज्या फक्त परतायच्या असत्यात आपल्याला त्या शिजवायच नसत्यात पूर्ण
हम्म, फक्त गरम करायचं हा
त थोडं थोडं गरम करायचं. चायनीज मधे सगळं क च कच जास्त असते की
वय होय.
हा मग थोडस तेल त टाकून ना, आलं लसून पयला पेस्ट परतायची.
हा.
आणि मग सगळ्या भाज्या घालून एक दोन तीन मिनटं परतायचं फक्त, मग त्यात सोया सॉस टोमॅटो सॉस, मीठ, मिरपूड आपली घेतलेल असत्या ना थोडस ते घालायचं, पूर न मिक्स करायच ते, सॉस तेन सगळे लागले पाहिजेत भाज्यांना
बर
थंड होऊ द्यायचं सगळं मिश्रण
हा.
पूर्ण गार करायच, मगच ते आपण अ भरायचं, ते मोदक व हे मोमोज वळाय चे आपण मोदकासाठी कस ते गुळाच आपल खोबऱ्याच सारण थंड करु
मॅडम तीत आयत, मॅडम तीत आयत, सेव हिकड आण. हा बोला की
कसं करायचं? म पिताच्या पीटत वीस मिंट आपण ठेवलेल असतय, वीस मिनिट झाल्यावर पुन्हा एकदा थोडस मळून घ्यायच. मग परतच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्याय च्या छोटे छो ट्या म्हणजे आप पण मोदकासाठी कसं करतो तसं आणि मोमोचा शेप द्यायचा, हा सारण भरून एक एक चमचा, सारण फुल भरायचं पण ते छान लागतात मोमोज सारन अस हो आपल्याला जास्त तिकट लागणार असल तर हिरवी मिर जे पण येतात घालू शकतो आपण सोडे हेज्यात. भाज्या परतोय न आपण कडइत. त्यावेळेला लाहान मुल, लहान मुल. खाणार असली तर म मिरची, नाही घातली तर चालते. मग व्यवस्थित मोदक, व मोमोज, वळून घ्यायचे मोदका सारखेच. एकदम प्रॉपर शेप आला तर अ आला, नही आला, तरी काय फरक पडत नाही. चव तशीच राहते, मीच मी तर मोदक सारख. किस करते सोड. मग हा मोदकासारखे असे, असे ला. कस करंजी, सारखे पण शेप होतात त्याचे अ! मोदक सारखे आपल्याला, कसं मोडवर असेल तसं पट. करू शकतोय नाय.
हा!
मं ते स्टीमरमध्ये ठेवून एक दहा, बारा, मिनिटे वाफवून घ्यायचे.
हा!
मोमोज, ते तयार होतच. सोड मले यासाठीच. चटणी करायची वेगळी. त्यासाठी काय लागते, बघा सांगते तुला. मिरच्या, लाल मिरच्या, आपल्या वाळलेल्या. सुक्या मिरच्या दोन टोमॅटो, पाच सहा लोक लसणाचे पा कळया.
हा!
आणि एक छोटा तुकडा आल. आणि विनेगर अस तुझ झालेल नसल तरी पण चालेल. काय प्रॉब्लेम? आणि चवीनुसार मीठ, आणि एक, एक अर्धा चमचा चवी चव, मॅनेज होण्यासाठी फक्त साखर. सगळ्याच म्हणजे? टोमॅटोची ते आण ते तिखट, आणि आंबटपणा, मॅनेज व्हायसाठी थोडीशी साखर घलायची. हा थोडीशी एकदम अर्धा चम चा म्हणजे सगळ्या चवीबरोबर, प्रॉपर मॅनेज होत त्यासाठी. म मिरच्या आधी काय करायच मिरच्या पंधरा मिनिटं नाय कोमट पाण्यात भिजत ठेवायच्या
हा
थोडस पाणी कोमट करून आणि इ टोमॅटो मात्र गरम पाण्यात उकळून घ्यायचे पाच मिनिटं
हा म्हणजे हाय अस अखंड
हाय अस मआख म्हणजे त्याला जर थोडीशी चिर द्यायची म्हणजे नंतर ते उकळून झाल्यानंतर आपल्याला साल काढायला बर पडते आपल्या भरली वांगी करायला कशी आपण चीर देतो ना क्रॉस मसाला भरायला तस टोमॅटोला चीर द्यायची म्हणजे उक पोळून झाल्यानंतर ते थंड झालं की नाही त्याची आपल्याला साल काढता आली पाहिजे ना?
हा हा
तस मग ते झालं थंड झालं क नाही मिरच्या, टोमॅटो, लसूण, आल मीठ आणि थोडीशी साखर. घालून मिक्सर मध्ये बारीक करायची
हा
ते झाल झाले. चटणी आणि मोमोज सर्व करायच करून बघ का
करून बग त्याला सगळं ते गाजरतेन पाहिजे आता ह्या मोसम मध्ये असतय गाजर तेन
असेल तेव्हा करून बघ, आणि एकाद वेळे एखादी भाजी नसली तर चालते कोबी शिमला मिर्ची, आणि सोयबीण असते ना आपलं
अस हा
पाण्यात भिजवायची दहा मिनटं, गरम पाण्यात मध्ये थंड झाली की थोडेसे आपण ते मऊज पडत्यात.
हा हा
मिक्सरमध्ये फिरवायचे जरा दरदरीत म्हणजे असे मोठे मोठे आपलं चुरल्यावर कसं होत आपलं.
हा हा.
हा तस आणि ते मिक्स केलेस तरी चालतय त्याची पण टेस्ट भारी येत चिकनच्या जागी ना ते. हा सोयाबीनची
हा हा करून बघतो की
सेम प्रोसेस जेवन केलेस की ते पण छान लागतात म्हणजे मी केलं सोयाबीन घालून भरपूर वेळा केल. काय असलं नसलं एखाद दुसरी गोष्ट असली तर दुसरी गोष्ट चालवतोच की घरात दोन्ही पण आवडतात आमच्यात.
हा हा मुलं जरा मोठी आहेत ना त्यामुळ
हा मुलांना फ्राय लागते त्यांना असं कुरकुरीत आवडते आणि मला स्टीम केलेलं आवडते. टोमॅटो सॉस आणि सोया सॉस मात्र घालायचं त्याशिवाय तिचं चव येत नाही अशी चायनीज वाल्यांसारखी सोया सॉस महत्त्वाचं आहे. हा मिळतो की. मीळतो तेव्हा खाना बाजार वगैरे अस अस
हा हा हा हा हा म्हणजे मॉलमध्ये ते
हा मी अजून बेकरी मध्ये पण ठेवतात आत ता दुकपा पंधरा रुपये वाला आता टोमॅटो सॉस चा कसा पाऊच असतोय बघ दहा वाला किंवा पाच
हा ते टोमॅटो सॉस चा पंधरावा वाल असते की केचप
हा तसेच सेम सोया सॉस सगळं मिळतं शेजवान चटणी होय तशा पॅकेटमध्येच असते सगळं मेयोनीज पण तसेच पॅकेटमध्ये मिळतंय.
आणि यात व्हरायटीज तुला द्यायची असेल तर पनीर घालू शकते कुस्करून सारण मध्ये
हा पनीर पण अस ते खिसायचं असणार मग
पण सारण मध्ये मिक्स करायच हा चुरा करून त्यात आणि वरायटी पाहिज. त चीज पण थोडेसे घालू शकता.
हा हा हा दुधापासून पण चीज बनवतात ना.
हा त्याला पण वेगळे प्रोसेस हाय ग.
हा हा ते बघायचंय आता दूध काय घरचं असत. ते फक्त हा त्याला काहीतरी केमिकल देण वापरायचं असणार आहे.
केमिकल पण काय नसते पण ते असे एकदा गार पाण गरम पा गार पा गर पा अस. भरपूर वेळा काहीत करायच असते त्यावर ते हा म्हणजे ते असं लांबायला पाहिजे ना. वितळायला पाहिजे अ तव्यावर
हा हा करून बघाय पाहिजे ते एकदा मी
ते बटरच असते बटर काढलेल्या आपण तूप कडव. ओके बटर राय. लोणीच डायरेक्ट एकदा गार पाण्यात गरम पाण्याता गरम पाण्यात करायचं ते असं बहतेक भरपूर वे पणजुसार करायचं. मग त्याचा एक गोळा घट्ट तयार होत थोडस मिठ आणि चिमडवर हळद टाक. त्या म्हणजे प्र कलर येतोय येकदम चिमूटभर सॉकेट बटर असतं तसं.
पोटात दुखत पोटात दुखत अस प काही नाही कुरकुे खा. आम्ही पाव होय महागच हाय आम्ही कस? री बनवते त्यामुळे ते एवढं विकत आणायच्या ल हिजत पडत नाही.
तू करून बघ.
ते सांगतो की कोबी तिनं काय असतय कायम मैदा पण असंतय आपल्या घरी फक्त आता तेवढा आण
हा फक्त कणिक नको घालू मैदाच घालायचा तेन ते चव अशी ते प्रॉपर तसे यायलाच पाहिजे ते मग कणीकेच काय आपल्या
होय होय.
हा ठीक आहे करून बघ काय मी ठेवत.
हा